आवगेत हॅलो. हो येतं.
हां. झाले का जेवण वगैरे झाले तुमचे.
हा झाला.
हम्म कामवर.
काय चालेूल तुमचं हा ले.
काय नाही व्यवस्थित ह काय चाललं तुमचं.
व्यवस्थित चालू ये तुमचं काय चालूय शाळेमध्ये.
चांगलं चांगलं चालूय आमचंी शाळेमध्ये शाळेमध्ये सधा मुलीच्या लग्नाच चालू आहे घाई घाई घाई घाई हा
हम त्या मुलीचं लग्न काय तारखेचं ठरलं
बावीस तारखेला
हो का आणि सगळे फंक्शन म्हणजे सगळे कार्यक्रम इथंच होणार आहे त
आपल्या शाळेतच होणारे सगळे कार्यक्रम सगळे मेहंदीचं संगीतचं सगळं आपल्या शाळेत
आणि मग लग्नाचं पण इथं जऊ नता
हो लग्न पण आपलं वैदिक लग्न जे असत ना सगळं मंत्र वगैरे ते
हम तेच म्हंटलं आणि मग ते न वर्धवकडचे पाहणे ते पण येऊ शकता का
मग येऊ शकता ना नवरदेवकडचे पाहुणे आपले राहतील बाकीचे कोणी येणारे घरचे बी येऊ शकता सगळ्यांना घेऊन जायचंय लग्नाला
हो का ते नाही एवढीच सगळी गर्दी असते ना मग मग बाकीच्या पोरी कशा करणार बरं असं
पुरींना तर बालगृहातच कारण की एवढ्या पुरींना बाहेर ज्या चांगल्या चांगल्या आहेत त्यांनाच काढता येईल ना एवढ्या सगळ्या पोरींना बाहेर निघ ता ज बाकीच्या जास्त त्रास देणार आहे भीेत ना मग त्यांचा बी सगळं वेळेवरती गोळ्या औषधी द्याव्या लागतात त्यांना बी त्याच्यामु मग शाळेत अस ठेवलंय कसं सगळ्यांना बाहेर न येता येणार नाही ना
हम्म हम्
आणि सध्या तर त्यांचंच गाणे वगैरे नाचणं गाणं चालू राहतं त्यांचं
येस ना
हम्म
आ म ते तुमची म त वंद मुलींची शाळा आहे इकडं साख्री रोड ला साखर रोड ला झाली ना कुठे आली
साकरी रोड ला झाले बायपास महिंद्रा हॉटेलच्या समोर
हम्म भरपूर व्यक्ती येत राहता म्हणे ते काय दान वगैरे ते करायला
दान वगैरे करायला येऊ शकता पण असं बाहेरून नक खाणं वगैरे तिथं चालत नाही बाहेरून अन्न अन्न जे तिथं तयार होतं तेच अन्नपोरींना दिलं जातं हा
हो याच्यासाठी मग अगोदरच कॉल करा म्हणजे असं काही नोंदणी कराव लागते
मग नोंदणी करावी लागतं ना त्याच्यासाठी आधी तिथ संपर्क साधावा लागतो यावं लागतं भेट देऊन जातो्ही आमच्या शाळेला कधी येऊ शकता तुम्ही तिथं जास्त करून सगळ्या महिला भरलेल्या आहेत तिथं कारण की सगळ्या मुलींची शाळा आहे ना ती
हो मोदीचस
हम्म त्याच्यामुं मग आणि कशा मतिमंद असल्यामुळे ते कशा म्हणजे बाकी बाकी इतर व्यक्तींना त्या ओळखत नाही ना मग आवाज करता मग ते जास्त.
हा इतरांना बघून असं चिडचिड होन जाते का
हम्म पण आमचे शाळेत आहे ना म्हणजे त्या पोरींना शिकवलं जातं शिवणकाम शिकवलं जातं वस्तू तयार करायचं शिकवलं जात दिवाळीचे दिवे वगैरे छान रंग होतात त्या दिवाळी
म्हणजेच म्हणजेच त्यांची ह कार्यशाळा पण बरवली जाते
पण भरवली बरोबर कार्य शाळा पण भरवली जाते त्याच्यातून जो येणारा जो निधी असतो तो मग त्या पोरींनाच मग वापरला जातो
मातल्याला बरोबर
हम्म बाकीच्या बऱ्याचशा मुली आहेत अशा ज्या चांगल्या म्हणजे कामं करतात त्या गुड्या बनवन
आणि त्यांची शाळा पण चालू असते ना शाळेमध्ये अ कस शिकवता
शाळेमध्ये शाळेमध्ये बी सगळ्या वर्गांवरती एका शिक्षकाला सात आठ मुले असतात मग त्यांच्यावरती मग लक्ष देऊन आपण बसून त्यांना शिकवलं जातं आमच्या इथं सगळं हा सगळं वातावरण वगैरे सगळं व्यवस्थित आहे जवळच मंदिर आहे मंदिर शिवमंदिर आहे तिथं त्यांना फिरायला वगैरे सगळं टी व् वगैरे संध्याकाळी लावला जातो त्यांना
आणि खेळायला कसं आहे मुलींना
खेळायला ह आहेय ना एवढं मोठं म्हणजे खाली मैदानात मस्त काढल्या जातात सगळ्या मुलींना सायंकाळी काढून देतो फिरवतो बाकीच्या ज्या बेड रेस मुली आहेत ना आपण गळीत बाकीच्या त्या मुलींना मग बाहेर असं बसवलं जात थोडी बाहेरची हवा हवा भेटते त्याच्यामुळे त्यांचबी वातावरण चेंज होऊन जातं ना.
आणि ते अपंगाना मग अस व्हील म्हणजे चेअरवरच फिरावं लागतं.
नाही नाही बाकी बसून राहतो. त्यांचं मग व्यायाम वगैरे घेतला जातो सकाळी सकाळचा जो वेळ असतो ना तो व्यायामाचा असतो. सायंकाळी तो मग थोडस मग त्यांना गाणी वगैरे लावले जातात. देवाचे भजन वगैरे ऐकवलं जातं. त्यांना बाहेर प्रत्येक रूम मध्ये असे हा प्रत्येक रूम मध्ये स्पीकर वगैरे आहेत सगळे त्याच्यामुळे मग सगळ्या रुममध्ये ऐक म्हणजे बेड वरती असून सुद्धा ऐकलं जातं ते गाणं वगैरे भजन वगैरे जे असतात ते
काही नाही बाकीच्या आता फेरफटकाच मारता बाहेर सायंकाळच्या वेळेस बाकी मुली आहेत. ज्यांना जेवण वगैरे करता येत नाही हाताने भरवाव लागत.
हो का
हम्म हातान जेवण भरवावं लागतं. छोट्या छोट्या अशा बी आहेत आमच्याकडे
हो आणि मग त्यांना असं स्वतःची तयारी आंघोळ असं करायचं असलं तर
नाही काळजीवाकच करताना आमच्याकडे काळजीवाग स्टाफ आहे. बारा लोकांचा आहे. म्हणजे बारा सगळ्या महिला आहेत ना... मग तेच बघता मधलं म मध्ये पुरुषांना एंट्री नाही मध्ये गेट दोन गेट असताना गेटच्या मध्ये कोणाच एंट्री नाही.
हम्म
हम्म बाकी तुमचं काय चाललं. जाऊ द्या. आमच्या शाळेच तर व्यवस्थित चाललं. तुमचं काय चाललं?
आमची शाळा तर चांगली आहे. पण तुमच्या मतिमंद पेक्षा जास्त मतिमंद मुलं आहेत. जास्त आरोडी मारता त्यांच्या मागे आपण आरोडी मारायच. तरी पण अजून शांत बसत नाही. एकाच वर्गात चाळीस पंचेचाळीस मुलं येऊन जातात. ते आणि ते लहान मुलं नवीन नवीन जास्त आगाऊपणा करतात.
बरोबर ना... समजावलं जाताना काही होता असं राहत ते आई आणि त्यांची तब्येत वगैरे कशी आहे?
हा व्यवस्थित आहे.
या ना... सुट्टया लागल्यावरती आमच्या गावाला या ना.
हो येणार ना..
हम झाला का? तुमचा त्रास वगैरे कमी झाला का? मळ पित्तांचा त्रास आहे ना..
हो ते काय नाही असं प्रवासाचं किंवा मग कधी टाईमवर जेवण टाईम वगैरे तेव्हा
हम्मम्... चाहू विशू काय चाललं त्यांचं?
हा चालेल.
हॅलो... हम् हम्... दिदी ते आलं होत का? मोठ्या दिदी ते दिदी ते आल्या होते का?
हा
ह
आली आली होती. आता आता ये शनिवार रविवारी काही सुट्टी राहणार नाही तिला आता मग आता पुढच्या शनिवार रविवार
हा आमच्याकडे बी काय पाऊस वगैरे कस काय?
हा व्यवस्थित आहे. पण आज काय एवढा आला नाही. आज यायला पाहिजे होता. आज काय आला नाही. कालच आला होता फक्त
अच्छा... आजी त्यात सगळे व्यवस्थित आहेत ना...
हो आजी पण आली एक महिना राहिली मग गावाला चालली ती परत.
हम्म! आमच हे पोरींनी गाणे घेतलेले आहेत नवीन नवीन. त्यांचीच सराव चालू आहे त्याच्यामुळ दिवस कुठं चालला जातो समजत नाही.
समजत नाही बरोबर.
हम्म! दिवसभर मगं ही हीच स्टेप बनवा, ती स्टेप बदला, ही स्टेप बदला. ते चाल राता जी सोपी पद्धत असेल ती वापरावी मग त्यांना समजवण्यासाठी.
ह बरोबर खूप जड जात असेल.
ह ना. जड तर जात बाकी पोरींना लक्षात राहतं बाकींना नाही लक्षात राहत. त्याच्यामुळे परत परत घ्यावा लागतं त्यांचा सराव.
आणि मग बाकीच्याना लक्षात नसत तरी पण मग त्यांची हाऊस राहते की नाही मी
हा त्याच्यामुळे ह. बाकीच्या आमच्याकडे मुकबधिर बी पोरी आहेत ना त्यांना गाणं समजत नाही, पण नाचून चांगलं घेतात. एकमेकांना बघून बघून. हा. आणि मेन म्हणजे जी पोरगीय ती सगळ्यांची लाडकी पोरगी आहे त्यात. त्याच्यामुळे सगळ्यांनी म्हणजे सहभाग चांगल्याच प्रकारे घेतलेला आहे सगळ्यांनी.
हो यावं लागेल
या, या, या लग्नाला सगळ्यांना आमंत्रण आहे.
हम ह.
सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार पाडले जाणार आहेत. मेहंदी हळद लग्न सगळं. वेळेवरती होणार आहे ना आपल्या शाळेतच आहे बाहेर जायचं काम ने.
ह आणि जेवण काय राहणार आहे मगं लग्नाच्या दिवशी.
लग्न स्पेशल वगैरे तर काही नाही आपलं साधा डाळ भातच आहे. बाकी हळदी नाही या मेहंदीच्या दिवशी कडी -खिचडीचं जेवण आहे. हळदीच्या दिवशी येत पाठोड्यांची भाजी, भाकरी, भात ते राहणार आहे. आणि हळ लग्नाच्या दिवशी गोड पदार्थ वगैरे डाळ- भात आपलं नेहमीचा. पदार्थ.
तेच जे लग्नात राहतात ते.
हा वरण, भात, पुरी वगैरे काही राहील. आणि गोडपैकी गुलाबजामुन नाही तर मग दुसरं अजून काय राहत काय माहिती पण अजून काय वाचलेलं नाही बघितल भी नाहीये मी.
हा मग काय तेच राहणार डाळ, भात, भाजी पुरी आणि गुलाबजामुन.
हा मुलींना आम्ही जास्त चोवीस तास मुलींमध्येच राहतो त्याच्यामुळ ते स्वयंपाकाचा वगैरे स्वयंपाकी बघता ना तिकडे. म्हणून हा किचन म्हणजे स्वयंपागृह तिकडे बालगृह थोडं आण अंतरावरती आहे. आणि शाळा हा शा हा शाळा बाजूलाच आहे.
त्याच्यामुळं मग कश्या जास्त मुली आमच्याकडे एकशे सात मुली आहेत सगळ्या.
हो का.
हा एकून एकशे सात मुली असल्यामुळे कस बालगृहाच्या स्टाफला तिकडे जाता येत नाही ना स्वयंपाकगृहात.
हम्,, आणि ते कार्यवाहक पुरुष किती तुमचे त?
ते गेटच्या बाहेरच असतात चार पाहरे करू म्हणून हायत,, हांऽ पारेकरुई म्हणून येत ते,, नाही म्हणजे,, हा पारेकरुई म्हणून येत. चार आहेत रात्रीच्या ड्युटीला एक असत. बाकी मग तिथं दिवसाला ह, मदत निस पण येत बाकीऽ हम्म बाकी मदतऽ निस वाहन चालक असे आहेत, आमच्या इथं ते पण मदतीला येऊन जातात, सध्या लग्न मग घरचंऽ लग्न जसं राहतं तस सगळं आवरणं चालूये.
हो का?
हम्म सध्या आमच्या सुट्ट्या बी बंद आहेत.
तुम्हाला असं सध्या बंद होऊन जातात का?
नाही, भेटता ना नंतर, आमच्या सुट्टया हा नाही सुट्टया भरून भेटत आम्हाला.
हो का?
नंतर भरून भेटता, पण असं कसऽ सध्या लग्नामुळे नाही तर, नाही ज्याच्या त्याच्या सुट्टया, साप्ताहिक सुट्टया दिल्या जातात. हे लग्न असल्यामुळे मग सुट्ट्या नाही बंंद,, म्हणजे बंद म्हणजे या तुमचीऽ अच्छा, ज्याला ज्याच अर्जंट काम असेल त्याने, बाहेरून करू येऊ शकता असं
हम्, काय ते अर्जंट कामासाठी काय एक दोन तासाची सुटी देत असल.
हां, पण ती सुट हा, एक दोन तासाची सुट्टी पण, नंतर ती सुट्टी तुम्हाला बर म्हणजे, भरून भेटेल अस यऽ अर्जन काम,, हा, अर्जन काम जसंऽ तुम्ही करून येऊ शकता,, पण नंतर आम्ही तुमची सुटी भरून देऊ असं आहे ना.
हम्म,
काय?
चालेल म आवरुन बेडवून गेलाय.